आहेस
नमस्कार, तू कशी आहेस.
इतर छान आहे. बोल ना काय झालं?
आपणना आज शिस्तीबद्दल बऱ्याच गोष्टी बोल बोलूया, पण मला वाटते की शिस्त ही वेळ केवळ नियम पाळण्यापुरती मर्यादित नसते, ती आपल्या संपूर्ण जीवनशैली एक भाग असते. ते
हो हे तर बरोबर म्हंटलं आता शि शिस्त म्हणजे आपण स्वतः ठरवलेल्या चांगल्या सवयींचे अ सातत्याने पालन करणे, जे लोक शिस्तबद्ध असतात ना त्यांचे जीवन अधिक व्यवस्थित आणि नियोजन बधल असते.
हो मला वाटते मला आठवते आपल्या शाळेत एक श शिक्षिका होत्या त्या रोज वेळेच्या दहा मिनिट आधी शाळेत यायचा, त्यांचा प्रत्येक स्थात व्यवस्थित निय नियोजित असायचा हो ना.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू, मला आठवत ना आणि त्यामुळेच आपण विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व समजले ना शिक्षकांचे वर्तन विद्या विद्यार्थ्यांवर खूप प्रभाव टाकतात.
तो त्यामुळेच विद्यार्थी वेळेच महत्त्व समज खरं आहे. लहानपणी जर शिस्तीचा सवय चांगली चांगली लागली तर पुढे आयुष्यात अनेक अडचणी कमी होतात.
म्हटलं तू, आता उदाहरणार्थ जर एखाद्या मुलाला रोज वेळेवर उ उठवण्याची आणि अभ्यास करण्याची सवय असेल ना तर तो मोठा झाल्यावर जबाबदारीने वागतो आणि मागे हाटत नाही.
हो काही लोक खूप हुशार असतात, पण शिस्त नसल्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळतं.
हो मिळत नाही, अग मिळत नाही यश आगदी बरोबर आहे. अ फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नसते ना मेहनत ही करावी लागते, सातत्य आणि शिस्त या गोष्टीची अ त महत्त्वाच्या असतात ना.
हो. मला वाटत की शिस्त ही यशाचा पाया आहे. ज्या इमारतीचा पाया मजबूत असते, ती इमारत जास्त काळ टिकते.
हो. हे तर खूप छान उदाहरण दिलंस तु. त्याचप्रमाणे नाही आपण नाही का जीवनात शिस्त - - असेल तर, व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतील सामोरे जाऊन शि शक शिकतो आणि जाऊ शकतो ना.
हो. विद्यार्थी जीवनात शिस्तीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वेळेचा व्यवस्थापन.
हो. हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणी अभ्यास करताना आणि मग ताणावा अं ताणवाखाली येतात ना.
अ हो पण, जर त्यांनी दररोज थोडा थोडा अभ्यास केला तर, परीक्षा जवळ आल्यावर घाबरण्याची गरज पडणार नाही.
हो. अगदी बरोबर म्हंटलं तू नियमित अभ्यास अ हि तर खरी शिस्त आहे ना.
हो. तसच शिस्त आपल्याला आळसावर मात करण्यास करा करायला शिकवते.
हो. आता अनेक वेळा काय झालंय ना कि आपल्याला एखाद्या काम करायचे नसे नसते तर शिस्त आपल्याला ते पूर्ण करण्या साठी नाही का प्रेरित करते.
हो, हो. सकाळी लवकर उठणे हे त्याच उत्तम उदाहरण आहे.
हो. बरोबर म्हंटलं तु आता सुरुवातीला कठीण वाटते आपल्याला पण सवय लागल्यानंतर ते सहज शि शक्य होऊन जातयं.
हो, आरोग्याच्या बाबतीतही शिस्त खूप महत्त्वाची आहे.
हो. खरं म्हटलं तू वेळेवर जेवणे, पोष्टिक आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे, या सगळ्या गोष्टी शिस्तीमुळे शक्य होतात आपल्याला.
अ होअ आजकाल अनेक लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात.
हो हो. जर त्यांनी मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित केली ना, तर ही समस्या कमी होऊ शकते आपल्यासाठी.
अगदी बरोबर, शिस्त म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता.
हो. खेळाडूंच्या जीवनात शिस्त किती महत्त्वाची असते ना? आपण पाहतो त्यांच्या सारखं आपल्याला बनायला हवं.
हो ते रोज सराव करतात. योग्य आरा आहार घेतात आणि आपल्या दिनचर्येचा काटेकोपर काटेकोरपने पालन करतात.
हो म्हणूनच तर, ते उत्कृष्ट कामगिरी करू शकतात ना.
हो फक्त खेडाडूच नाही तर, कलाकार, डॉक्टर, अभिनेते, शिक्षक आणि व्यावसायिक सुद्धा शिस्तीमुळे यशस्वी होतात.
हो, हे तर खरे आहे. प्रत्येक क्षेत्रात शिस्त आणि आ आ टाईम मॅनेजमेंट ही आवश्यक असते ना.
हो काही लोकांना वाटते की, शिस्त म्हणजे कठोर जीवन.
हो पण, प्रत्यक्षात शिस्त अ जीवन सोपं करते आपली.
हो कारण, त्यामुळे गोंधळ कमी होतो आणि कामे वेळेत पूर्ण होतात.
हो म्हणजे समाजात शिस्त नसेल ना, तर काय होईल? याचा विचार करू शकतो, का विचारच करू शकत नाही आपण?
अ हो खूप गोंधळ निर्माण होईल. वाहतुकीचे नियम कोणी पाळले नाहीत तर, अपघात वाढतील.
होअ सार्वजनिक ठिकाणी तर, स्व स्वच्छतेचे नियम पाळे पाळले नाही जातील ना तर, आरोग्याचा आ सा समस्या वाढतील.
त्या हो, त्यामुळे प्रत्येक नागरिक नागरिकांना शिस्त पाळणे आवश्यक आहे.
हो मला तर वाट त ना कि, शिस्त आणि जबाबदारी या एकमेकांशी जोडलेल्या आ आहेत ना.
हो अगदी बरोबर जबाबदार व्यक्ती शिस्तबुद्ध असतात, आणि शिस्तबुद्ध व्यक्ती जबाबदाराच्या चांगल्या प्रकारे पार पडते.
हो घरातील वातावरण आणि शिस्तामुळे चांगले राहते, ना आपल्या.
तू प्रत्येकाने आपापली कामे वेळेवर केली, तर घरातील तणाव कमी होतो ना.
हो, त्यामुळे आपल्या भविष्यातील गरजांसाठी तयारीच करता येते आपल्याला.
अगदी बरोबर उत्पन्नाने खर्च हे नियोजन करणे बचत करणे, आणि अनावश्यक खर्चात आणणे ही आर्थिक शिस्ती शिस्ती आहे.
हो हो. आर्थिक शिस्त नसल्या ना, कि अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आपल्यासाठी.
हो शिस्त आपल्याला ध्येय गाठवण्यासाठी मदत करते.
हो, ना. कारण ती आपल्याला रोज थोडे थोडे प्रयत्न करण्यास प्रवृत्ती करते म्हणूनच.
आणि छोटे छोटे प्रयत्न एक दिवस मोठ्या यशात बदलतात.
हो आणि अगदी बरोबर म्हटलं तू आता कोणतेही मोठे यश एका दिवसात मिळत नाही ना.
हो ग त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शिस्त आवश्यक असते.
हो मला तर वाटतं ना की शिस्त ही आयुष्यभराची संपत्ती आहे आपल्यासाठी.
हो पैसा पद किंवा प्रसिद्ध कधीही कमी जास्त होऊ शकते पण शिस्तीचा सवय कायम उपयोगी पडते.
हो म्हणूनच. तर प्रत्येकाने लहान. पणापासूनच शिस्त अंगीकरणाचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि फक्त इतरांनी सांगितलं म्हणून नाही त्या स्वतःच्या प्रगतीसाठी शिस्त पाळली पाहिजे.
हो हो शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो ना, की शिस्त ही यशस्वी निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरु किल्लीच आहे, काय म्हणतेस तू.
अं हो शिस्ती आपल्याला योग्य दिशा देते, आत्मविश्वास वाढवते, आणि प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्याचा मदत करते.
हो म्हणूनच तर आजच्या शिस्तबद्ध प्रयत्न न उद्याचे मोठे यश घडतात ना आपल्यासाठी
खूप सुंदर वाक्य बोलली तू मला खूप आवडले
हो हो हे तर आहेच ना आणि बघ आता फक्त इतरांनी सांगित म्हण नाही तर आपल्या स्वतःला पण प्रगतीसाठी शिस्त पाडली पाहिजे अभ्या करायला पाहिजे यशस्वी झालं पाहिजे निरोग आणि आनंद राहण्यासाठी जीवनाची अ प्रत्येक वस्तू चांगले रा राखायली पाहिजे
तो पैसा पद किंवा प्रसिद्धी कधीही कमी जास्त होऊ शकते पण शिस्तीची सवय कायम उपयोगी पडते आणि फक्त इतर सांगितले म्हणून नाही तर स्वतःसाठी प्रगतीचे शिस्त पाडली पाहिजे स्वतःचे स्वतःचा वेळेचा नियमित उपयोग केला पाहिजे
हो म्हणस तर म्हणतात ना की प्रत्येकाने लहानपणापासूनच हे सगळं शिकायला पाहिजे प्रयत्न केले पाहिजे ते झाले की अ शिस्त पाडली पाहिजे शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो ना
हो मला असं वाटते की शिस्त आणि जबाबदारी हे एकमेकांशी जोडलेले आहेत
हो हे तर खूप छान म्हंटलं तू मला ते खूप आवडलं तू जे म्हंटलं
चला आजची गप्पा खूप छान वाटली
हो हो धन्यवाद मला ता की आपण दोघी आपल्या जीवनात शिस्त आणि मजबूत करण्यास प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद
नक्कीच धन्यवाद